अव.
हॅलो!
बोल ना गं, नुसती फोन लावते अन कट करते, अन फोन लावते अन कट करते.
हॅलो!
हॅलो!
हॅलो! बोल ना. आवाज येतोय का नाही? हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
आवाज नाही येतोय का
हॅलो अंजली
अय बोल बोल अंजली बोलते बाई हॅलो हॅलो आवाज येतोय का नाहीय
हो येते
बोल ना मग
काय बोलू
काय बोलू काय करतेय बसली का खाल्लं का
नाही झोपली आता जेवण केलं
आणि ती सुनीताला सांग ना जरा शिकलं झेल टाक
हेमे विष
तिला शिकव जरा टाईप कस करतात बिना बोलणारी पोरगी चिक शिकव असेल टाकते आणि तिक च चिकन सल टाकते
त तू बोल ना
ह तू बोलला मी तर मी पण बोलत नाही ना तू पण बोलत नाही तिला जरा शिक जास्त बोलते ना ती
मालिमा सर आणि रंजना मॅडम सांगणार तिला
हम्म हम्म रंजणा मॅडम पण आली होती.
हा
हम्म वेगवेेगळी घेतली ती वेगळी घेतली तुझी वेगळी घेतली काय ग तिची मिटिंग वेगळे घेतली
हो माझी पहिले
हा
मीटिंग संपली मग ती आली
हा मुलीला मुलींना घेऊन
हम् तीन चार मुली तीन चार मुली आले होते.
मग ते दुसरे कोणाचे
माझे
फोटो काढायला दिले का
हो माझे चार पाच माझे आहे तिचे चार पाच आहे.
हम्म तुझ्या फोटो मध्ये तर जास्त दिसत आहे मग
हम् माझ अजून बाकी चालले गेले ना
हम्म झाला का डाटा भरून सगळे बाई त्यानुसार काम करताय काय करताय आपणच बसलोय आपण का नसत दुसरे का डाटा भरताय आपण काय बसलोय दुसऱ्यांचे तोंड बघत
हम
काय करणार पैसे कमवू राहिले आपण बसतोय
माझ्याकडे तर पन्नास रुपये आहेत.
हम्म मॅडमांना विचारलं पेमेंट करी टाकणार पैसे नाही तर मॅडम बोलते अजून बजेटच नाही तर काय करणार आता पन्नास रुपये घेऊन फिरुना
पन्नास रुपये दस रुपये पण नाही आहे ना
हम्म हरीश कुठ गेला
ते गावामध्ये गावामध्ये
अज त
हा नि काय
अजून दवाखान्यात गेली होती
नाही आज नाही के गेली हो गे आले होते घरी पिले बसले गप्प गप्पा मारले मग बारा बारा वाजीला गेले होते
काय काय गप्पा मारले
काहीच नाही असंच
काय विचारलं होत
रजना मॅडम सबोत घरचे
मॅडमला फोन लावला आणि मग कटच झाला आणि नंतर रिमा ताईला फोन ब्रेक झाला आणि कट झाला
हम
हम्म काय माहिती आवाजच देत नव्हता डायरेक्ट नेटवर्क च नहात नाही
हा ररा मॅडम सोबत नेटवर्कच नाही होत ना
हा त्याच्यावर स्पीकर ओपन होत नाही ना
नाही
हम्म त्याच्यामुळे आवाज ब्रेक होतो फोन उचलला की डायरेक्ट ब्रेक होत तो मग नंतर ना चांगला देतो
हम्म
हम्म तेच मॅडमांना विचारलं कधी काय घेणारे मीटिंग वगैरे सांगून द्यायचं तर तेच केस स्टडीतच जात होत नाही माझा तर त्यांकडे फोटो पण नाहीन काय फोटो द्यायचे
माझे पण स्वपच नाही आहे
कसे फोटो द्यायचे कसे बनवायचे कस्टडी ते फक्त दन्वंती दनवंतीतच होतय आपलं तर काही होतच नाही
धनव धनवांश
हग गनवंती पण एक्सपर्ट आहे नवरा पण एक्सपर्ट आहे तिथ
धनवंती
दिल की नाही
हा
क किती छान व्हिडिओ बनवतो तिचा नवरातिला घेऊन घेऊन
बघितितलं ना इन्स्टा वर
मग दररोज बघायचे एकदम दिल खुश होऊन जातो
दररोज नाही दररोज
दररोज बघते किती भारी व्हिडिओ काढतो तो दारू पितो पितो पण
साडी घालून पण आहे
हा रंजना मॅडमाला टाकून द्यायचं
ह्ह
हम्म काय व्हिडिओ टाकतो कशी पण व्हिडिओ टाकतो कडच्या चड्ड्यावर पण टाकतो कस पण टाकून देतो
दारू पण आहे
हम्म आजच्या व्हिडिओमध्येध्ये काहीतरी टाकलेलं आहे मी नाही बघितलं पण ओपन केलेलं होतं
हम्म
पण ते पुढं आहे ग आपण मागे राहून जाऊ काय तसेच लोक पुढं चालले आता
हम्म
हा
ह तीन चार लोकच
मग सुनीता आली होती
अली
काहीच नाही बोलली का
काहीच नाही
हम्म काल मी गेली होती तीच साडी तोंड त काढून बघत होती मला ते झालं का आयडीच भरलं आम्हाला पण सराांनी फोन केला पण असं आले नाही कारण की तुमच्याकडे तरी जास्त मुली आमच्याकडे कमी होते दोन तीनच मुली होते आणि दुसरे संद आणि गोरदरच होते
हा
हम्म सुनीता ती जाणार होती तिकडे मीटिंग ला आली आणि पोटापट गेला आणि गेली नाही
हम्म बघितलं ना तिला गाडीवर गेली होते काय कोणा सब काय मा
गाडीच्या नंतर गेली ना
हो गाडीवर गेली
गाडीवर गेले हम्
आम्ही रंजना मॅडम आणि तिथं बसल होतं तेव्हा गेली आहे तिथे
तेव्हा गेली होती मगसरनी पण बघितलं असेल ना
सर न नाहीय आम्ही दोघ नाही मले मासर सोबत
हा ना सोबत आले त्यांनी पण काय माहिती दिली का
नाही फोटं एवढेच करराज
हा ना फोटो काढायला आले होते फक्त माहिती कोणी दिली मग
माहिती मला मा सरांनी
हम्म मला वाटलं बॅनर बनवलेलं मला वाट बॅनर बन बनवलेलं असल
नाही ते, मी माले ना सरांना सांगित लं मला पण ब्याणर सांगितलं तर हो, सांगत होते नसर
हम
माझ्याकडे ब्याणारच नाही म्हणून
मला पण सांगावं लागेल, माझं पण हरून गेलंय ग.
हो. सांगत होते
हनुमान पाडच माझ्याकडे, तिच्याकड जावं लागत मग तिकनड आणलं, तर मग मी मीटींग घेता येईल, काय करता येईल? काय पण वाटप केलं, तर बॅनर तरी पाहिजेल ना आपल्याकडे
हो. सोमवारी पण मीटिंग सांगत होते सर योगा
हा योगा च का? मी तर आपण आम्ही तर योगाला गेलोच नाही ना. तुमचे बी लीडर गेले होते. तुम्हाला माहिती आमची इथ कोणी नाही गेले तरी पण आम्हाला शिकावं लागे
हा.
योगाचे महत्त्व काय बी मोबाईलमध्ये वाचून सांगावं लागेल ना.
हो. रइवारी आहे ना?
आह
रइवारी सांगत होते, पण नाही आम्ही रइवारीला नाही, सोमवारी सांगितलय.
हम्म रविवारी ये, उद्या तर हे आहे. लसीकरण नाही, पल्स पोलिओ मोहीम
हम्म
काय तारखेला सांगित, एकवीस का बावीस तारखेला?
बावीस एकवीस तारखेला हो ना.
आी एकोणावीस, उद्या वीस आज कार शनिवारी काय यवर शुक्रवार आहे ना
शुक्रवार आहे ना
शुक्रवार
काय शनिवार?
शुक्रवार
शनिवारी रविव रविवारी पल्स पोलिओ मोहीम आहे, मग सोमवारी असेल ते ना?
हम्म् चालेल मग तुमच्याकडे, ती पल्लवी गेली होती ना पल्लवीला सांग ना
पल्लवी नाही, दुसरी सोनाली ती तिकडची
ती गेलेली
हम् सोनाली आणि मयुरी दोन आहे ना? माजा करत
तुला काय सु्ी सुनीता गेली होती. तुझ्याकडे होऊनच जाईल योगा
हा सांगत होती ती, मी हा सोमवारीला सांगत होती
सरांना बोलू हो का तुम्ही यायच? म ल डानस शिकती कुदून कुदून मगसर बोलवणारच एक्सपर्ट बाया यांना एक्सपर्टच पाहिजे असतं बाई आपलं काय मागे बसून बसून भजीच तळू आपण
चिकन चिकन
म का आता बघ ना चिकनने चिकन ब चिकन ला चिकन बनवून टाकलं मग मी पण चुकून गेली ती चिकन टाकलं तर मी कल टाकून दिलं मग सरांचा फोन आला म्हणे तुम्ही चुटू चुकीचं का सर माझ बरोबर आहे मी सुनीताच चुकीच सांगते सरबतात सिकल सेल करायचं म्हणे सिकल केलं ना मीने पण चिकलसेल केलं वाटत
चिक चिकन
मीने चिकन सेल केलं तिने चिकन केलं आणि तुने सिकल सेल केलं
हा
हम्म तूने तूनेच टाकलं की
नाही नाही सरांनी नाही सांगितलं मस्त
हुशार माणसांचं काम असत ते आपल्याला काय माहितीय सिकल सिकन का फिकन धकली यांना भूमीच्या पप्पांना पण दाखवलं बाई सिकन आहे का सिकन चिकन केलं
चिकन करून टाकलं बाईने जाऊ दे आता नाही तर ते बोलेल अजून आपल्याला हसताय म्हणे माझ्यावरचा म्हणून तिला चिकन चाट म्हणाली असेल ना तेच ना